हॅलो
हा येतोय का आवाज ऐकू?
येतोय आवाज. तुम्हाला येतोय माझा?
हो हो येतोय येतोय. तेच मगाशी एक दोन कॉल रिजेक्ट रिजेक्ट झाले ना, तर त्याच्यामुळे म्हटलं आपलं की बुवा लागतोय की नाही बा असं.
नाही ऍक्च्युली माझे पण झाले होते रिजेक्ट अ परवा तेरवाला, पण मग ते कालपासून व्यवस्थित चालायला लागलं, तर मग होतय आता असं.
नाही म्हणजे आजचा प्रॉब्लेम काय येत होता की वनएटी कम्प्लीट आहे आणि मग ते टास्क माझा एक पण एक बाकी आहे मग ते घेत नव्हते. ते माझं इकडून पण घेत नव्हते आणि तिकडून जे करत होते त्यांचं पण नव्हतं येतं. पण मग आता कसं झालं काय माहिती. कसं काय आलं काही कल्पना नाही. काही काही याच्यामुळे ते आता तेच ज्योतिताई म्हणत होत्या, की काहीतरी इश नसेल मग असं त्याच्यावर हा. ओके ओके काही हरकत नाही ताई. तुम्ही बघ कारण मला टीव्हीचं ज्ञान म्हणजे मी सिरियल जास्त बघत नाही ना तुम्ही कुठल्या बघ त्यात काय
हा सगळेच टीव्हीच बघतात. एंटरटेनमेंटचा शो.
हा.
मनोरंजन करून दिला. हा ही मालिका बघ, ती मालिका बघ.
मग त्याच्यामुळे. हा, पण ऍक्च्युली कसं आहे ते मालिका बघून काही जण चांगले बोध घेता, काही जण चुकीचा बोध घेता असं पण असतं ना.
हा ते तर आहेच आता शेवटी कसं राहतं ना. की त्याच्यामध्ये एक नायक राहतं, एक खलनायक असतंच. आणि सर्व लोकल जे नायक असतात त्यांना हा म्हणजे त्या लोकांना तसच आवडतं नायक पण मग खलनायक कोणाला आवडत नाही. आणि कधी कधी काय होत ना की, पहिले आता तरी सर्वांना समजतो त्याच्यामुळे पहिले पहिले काय व्हायचं ना, की हे लोक समोर दिसले ना खरोखर मध्ये तरी पण असं फील व्हायचंय त्यांच्याबद्दल ते निगेटिव्हच
हा त्या
हे चांगले नाहीये.
हां.. त्याच रूपात बघायचे, त्याच रूपात बघायचे बा बस. तेव्हा तेवढं नॉलेज नव्हतं. आता कसं त्यांचं सगळं म्हणजे आता यू ट्यूबमुळे सगळ्यांना माहीती पडले की बा हे असे वेगळे आहेत. तर ते फक्त त्या भूमिकेत होते बुवा असं. असचं.
हो कारण की हे ते, शूट अ टायमिंगच्या. अगोदरच आं.. ते रील्स वगैरे टाकतात, मग लोकांना कळतंय.
हां बरोबर हो.
हम्म. पण मग कधी आता आहे ना, म्हणजे खरं सांगायचं झालं ना. हम्म.
हम्म. बोला ताई बोला.
हां.. आता कसं झालंय ना. कि संध्या ती एक मालिका आहे, मराठी स्टार प्रवाहावर. लागते अं.. घरोघरी मातीच्या चुली. त्यांच्यामध्ये जी हम्म. म्हणजे खलनाईका होती निगेटिव्ह रोल करत होती ती. तर ती खूप जास्त सुधरली, तर ती मालिका आज टॉप वनला आहे. पण मग परत प्रत्येक सिरियल मध्ये, मग असते. चांगलेच झाले असतील. असं नाही झालं असं भर पर.. चांगलीय गोष्ट.
पण असं म्हणजे, लोकांमध्ये चांगला बदल व्हायला पाहिजे. हा चांगला बदल व्हायला पाहिजे बुवा असं आणि काही जण कसं टी व्ही सिरियल बघून चुकीचा बोध घेता, मग त्याचप्रमाणे वागायला लागतं हे पण चुकीचं आहे ब असं. ऍक्च्युअली आपण कसं त्या भावनांमध्ये वाहत जातो अशी गोष्ट असते, आपण जी सिरियल वगैरे बघतो पिक्चर बघतो. तर आपल्यान ते एक तर ते सामाजिक अ विषयांशी कनेक्टेड असतं ना. त्याच्यामुळे सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये जातात. की ब नाही आपल्याशी रिलेटेड ये, सगळ्या गोष्टी आपल्याशी रिलेटेड आहे. मग त्यामुळे आपण त्याच पद्धतीने वागायला लागतो, असं पण होतं ते. तेच्यामुळे आपण ते, असं लक्षात ठेवायचं की. अरे हा फक्त पिक्चर हे, हे फक्त नाटक आहे. आता समजा आपण नाटक बघायला गेलो, ते फक्त आपल्या समोर दिसतं नाटक चालू आहे बुवा असं. आता आपण तेच्यात एकरूप नाही होऊ शकतं. पण हे टी व्ही सिरियल पिक्चर हे जे काय असतं, ते आपल्याला पूर्ण आपल्या मनांचा ताबा घेऊन घेतं. म्हणजे आपण त्याच्यामध्ये एकरूप होऊन जातं. असं म्हणजे इव्हन मी तर अशें पण बघितलेले. आहे की ब काही काही जण आता एखादी. चांगली सासू किंवा चांगली सुन असेल तर, तिच्याबरोबर इमोशन्स असतात किंवा चुकीची असते ती. तिच्या बरोबर नसतात म्हणजे, आपण ते वेगळं ठेवायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. मन आणि ते डोळं बघणं वगैरे ते, वेगळं ठेवायला पाहिजे, त्यात वाहून नाही जायचं बा बस. चांगले गुण घ्यायचे ते, घ घ्यायचेच आपण तेच्यात नं. ऍक्च्युली मला ना अ म्हणजे मी आता बरीच वर्ष झाली मी सिरियल वगैरे असं काहीच बघितलं नाही.
हम्म हम्म. नाही आता जेव्हा आम्ही म्हणजे. आठवी नववी दहावी असं, सहावी सातवी पासूनच. हे बघायचो आम्ही कसोटी जिंदगी की, जिच आजही लोकांना. फार म्हणजे आवड त्या गोष्टीची, म्हणतात की त्याचं पार्ट आला पाहिजे.
हो बरोबर आहे. आणि पूर्वी पण उडण सारख्या सिरियल होत्या, इतक्या सुंदर असायच्या ना त्या तेच्यात. काहीतरी मार्गदर्शन मिळायचं, प्रेरणा मिळायची म्हणजे कसं. अ ते यो तसो कोणी कर असो त्यांना मार्गदर्शन मिळायला पाहिजेत. त्या सिरियल्स म्हणनं किंवा पिक्चर म्हणनं. मग ते काहीतरी सामाजिक करताय बां असं होतं.
हे तर झालं बायकांच माणसांना म्हणाल तर माणसां फक्त, खूप लोका आहेत की जे आणि खूप लोक असे आहेत, की जे फक्त आणि फक्त. स्पोर्टस चॅनल बघतात.
आज ही मॅच आहे, उदया हिची मॅच आहे.
हं. हं. ज्याची त्याची आवड, आवडी प्रमाणे असत ते अ ते ताई असं काही ना महिलांना सुद्धा ते तेच्यामध्ये आवड असते, व मॅचेस वगैरे असं. क्रिकेट आता किती जणी असं, क्रिकेट ग्राउंडवर खेळताना.
हं आत. तर आत्ताच्या लेटेस्ट जनरेशन मध्ये, मुली जास्त बघतात. स्पोर्ट्स झालं. हं न्यूज वगैरे आता काय होतं, ना की अपडेटेड. त्या रिल्स मुळे झालेलं आहे, तेच्या मुळं त्या बातम्या वगैरे किंवा ते स्पोर्ट्स. असं हो का. हम्म तसं म हे जे सिनियर आता म्हणजे वडील आहे हं.. काका वगैरे आहेत, हे बातम्या बघणार म्हण चे बघणार कुठे काय झालं कुठे काय नाही इवन तुमच्या लाड बचे पैसे कधी पडणार आहे, इथपर्यंत न्यूज त्यांना कळतात. सांगतात ते की, आता तुम्हाला पैसे वाट तर घरातल्या बाईला ते माहिती नसतं का, आपले पैसे कधी पडणार आहे का. ते सांगतात तरी तेवढं बघून.
त्रासच नाही घेत ना, अशी गोष्ट. तसं बघितलं ना तर सगळ्या बाजूनी ते हा. पण आपण सगळीकडे अपडेटेड राहायला पाहिजे, बुवा अशी गोष्ट आहे. म्हणजे जिथं आपल्या, गोष्टींना माहिती मिळते. अं...
मी स्वतः सुद्धा मला म्हणजे मी स्पोर्ट्स नाही जास्त बघत, फक्त आयपी एलच्या मॅचेस असतात तेव्हा. मी बघते ती पण, चेन्नईच्या मॅचेस असल तर बघते. आणि दुसरं मग मी बातम्या वगैरे, ते कंटिन्यू आमच्या घरातच. चालू असतात तर मी बघत राहते कुठे काय चालू कुठे हेच चालू ये सोन्याचे किती भाव वाढले. चांदी कशी झाली, हे हे असंच. सगळ बघत असते मी, आणि सोबत सिरियल वगैरे पण बघते.
अच्छा, चांगली गोष्ट आहे, पण आता. ताय हेच्यामध्येकसं होतय बघ ना सिरियल्स वगैरे ते पेक्षा आता युट्यूबला आपण ज्याता ज्योति ताई चे घेतताय वेगवेगळ्या प्र तर तिचे फ्लावर्स बनवणे वगैरे, असं काही काही असतं. तर त्याच्यामधनं आपल्याला जास्त नॉलेज मिळतं. हा म्हणजे ज्याच्याने आपल्याला खूप नॉलेज मिळतं. ह्या गोष्टी जर बघितल्या ना तर, आपल्या बुद्धिमत्तेचा विकास पण होतो. अशी गोष्ट आहे, मला नाही वाटतं. सिरियल बघून कोणाच्या बुद्धिमत्तेचा विकास होत असेल, म्हणजे माझं मत आहे बर मी. कोणाला म्हणत नाही, की बघू नका. का ब असं आवड निवड, आपल्या आपल्या हेच्यावर असते पण. मला पहिल्यापासनं असं वाट किंवा त्या इमोशनमध्ये आपण जायचं नाही, आणि ते बघूनही आपल्याला काही फायदा नाही. असं माझं मत आहे, कारण आपण वाच जेव्हा वागतो आपल्या कुटुंबामध्ये, तर आपल्या मनाचा. आपणच असतो आपण कशा आहोत, काय आहोत आपण त्याचं पद्धतीने वागतो. मग सिरियलमध्ये बघून, आपल्याला काय मिळतं ना.
हा सिरियल बिरियल सोबत आहे ना, म्हणजे जे आमुली किंवा कोन. त्याचे जे यंगर्स आहेत ना, हे लोक कणी वेब सिरीज जास्ती बघतात, आणि तसंच. तसंच स्वतःला तसंच, एक कंटेंट मध्ये ठेव. तर कि, म्हणजे एक. एखादी आता दोन फ्रेंड्स जर असल्या, तर एखादी विचारलं तू ही वेब सिरीज. बघितली का म्हणे काय अस हे असं, मध्ये केलं जातं.
हं..
हे किती बोरिंग आहे ही, सिरीज वगैरे काय. सिरयल बघते, बोरिंग सिरियल. हेच हं..
हा हा.
असं जजमेंट नाही केलं गेलं पाहिजे. असं मला वाटत बरं का कारण की, तुला जर वेब सिरीज बघायला आवडत, तर तिला मालिका बघायला आवडतं.
हो.. बरोबर. बरोबर आणि घरातलं वातावरण पण असतं ना, काही घरांमध्ये असं गोष्टी चालतं. नाही काही घरांमध्ये चालतात, अशी गोष्ट आहे ना. तेच्यामुळे आणि, माझ्या मते तर अं..
बरेच बरेचसे प्रोडक्शनवाले आहे ना, एखादा शो जर काढला ना तर. प्राईम व्हिडिओ नेटफ्लिक्स या, गोष्टींवर करतात जेणे करून.
हं..
तेन फ्रेशन घ्यावं लागत त्यांच्याकडन पण फायदा कारण की, सबस्क्रिप्शनला पैसे लागतात.
हो, बरोबर आहे. काय आपल्याला आता, हल्लीच्या हेच्यातलं काहीच समजत नाही हम्म.
तर तो नेटफ्लिक्सवर आहे, आता तेवढं म्हणजे फक्तं. एकानी त्याचं सिक्रेट रिव्हल केलं तिथं.
ते सिक्रेटस मध्ये तिने अजून, काय काय सांगितलेलं आहे का हे बघाय साठी. त्याच सबस्क्रपश घेतलंय मी पण दिली फक्तं.
काय करायचं, खरं सांगू का ताई मी. मी खरा ना. अ हे ध्यान शस्त आणि, यांच्यामध्ये जास्त आहे बग ह्या गोष्टी. मध्ये जास्त इंटरेस्ट घेतेसा, कारण आपल्या ते. तरी दिले आपण ते व्यवस्थितपणे. ठीक आहे, ठीक आहे बरं.
तुमचा